ह.
ह एवला का आवाज?
हो.
अर आधी कस का नाही राहिला बा्पा
अभ पहिले न आला तु स्क्रीन शॉट
बर हा हा.
ते काही विषय का आहे.
अरे ते मला एका ग्रुपमध्येध्ये ऍड केलं तर पाहिे का झाणना मला ती लिंक टाकली ऍपची मग मा ती घेतली. तेवने किंवा याच्यावर टाक कं्प्लीट केले की पैसे येतात मझ त्याच्या एक दोन मित्राला पैसे येल होते.
हा.
हा तर आता हे मी ते ग्रुपमध्येध्ये ऍड झाल त्या पानसाल मॅसेज केला.
हा.
तर मग तिन ऍड केलं मला त्या दुसऱ्या ग्रुप मध्ये तेय वर्क म्हणून काहीतरी नाव आहे त्या कार्या त्यांना तिकडे ते गुल फॉर्म दिला तर ते भरला आणि त्यान मग हे केलं. टास्क असाईन केला समजा मग प्रोफाईल टास्क कं्लीट झालता.
हा.
मग त्याने एवटा अस दिला मग त्याच्या याच्यामध्ये कसं आहे किं सगळ्याला कॉल म्हणजे तीस कॉल करा लागतात आपल्याला एक ऐशी मिनट झालीले.
हा हा हा.
हा तर असं तीच कॉल करायची आणि मग झालं एव टास्क कं्प्लीट झाला की नंतर पुन्हा टास्क भेट टास्क भेटतात तर असे जसे टास्क आपण कम्प्लीट करत गेलो.
हा.
आता जस म एवटाच कं्प्लीट सध्या समजा तीस पैकी सहा पाच झालेत नाही आता हे सावू आहे.
हा.
तर असे समजा सगळे टास्क कं्प्लीट झाले त्याच्या बाद मग ते टास्क आपले हे करतील चेक करतील.
हा.
व्हॅलिड आहेत का नाहीत तर मग त्याच्यावरती समजा पैसे देतील आपल्याला काय द्यायच द्यायच्या हिशोबाानने असा विषय देो.
हा
हा आणि हे कॉलच झालं कॉलच्या प समजा. दुरा टास्क भेटतो जस की ट्रान्स्क्रपशन वगैरे मराठी भाषेत सगळं मराठी भाषेतच करावं लागतं याच्यात
हा.
तिकडून जर समजा ऑडिओ आला तर आपल्याला तो मराठीत टाईप करून पाठवायचा जर टाईप करून यायला असल तर तो ऑडिओ पाठवायचा असा विषय
बोलून काठवायचा.
हा
मण कायचे पैसे कसे काय भेटतात
डेटा एन प्युअल ते ग्रुप मध्ये सांगते का ते बा भेटतात म्हणून कारण हा पणो. नाही नाही आ. काल अरबती काार हे भाय आर राव देन रद् देऊ ह हेी केेलं हे निघून जाय. हे नाही हे बंध नीलू हे घेऊन जाय ती नको अच ते ऐकलं प ऐक ना हॅलो
हा
असा विषय म्हणजो ते नाही सारखेच येतणार पहिज मला त्यां खास म्हणजे आपण ट्राय करू राहिलो पा आता कसं आहे नऊ का सध्या पाण्यात उबेले मला वाटते जरा अशी पाण्याच्या ओरया ना तर मग ट्राय कर ना येऊ आले तर आले
किती तास देतात ते
टास्क अरे कॉलचा अरे मी नाही बहु आता हे घेऊन जाय मग हे प्याजेनेने हॅलो
हा
अरे टास्क म्हणजे आता समजा फोन अ फ्रेंडचा टास्क भेटला तर त्याच्यात आता हे तीस तीस जर कंप्लीट केले
हा
फोन अ फ्रेंड मध्ये तीस झा जणांना कॉल केला एकशे ऐंशी मिनट माझे कंप्लीट झाले बरोबर आहे का पण त्या तीस जणां तु असं पण करू शकतो की बा् पाच आज पीया पाच जणाला केला ना उद्या पुन्हा त्याच पाच जणाला करतात तो पण आजच्या दिवसात नाही करतात असा विषय आहे तो
हा हा हा हा
म्हणजे असं नाही की बाबा तू तीस जणला सि ररीज कराय लागल तू ते पाच सहा जणत पण खेळू शकतो आज उद्या आज उद्या अस तर ते जसे द हा तर जसा हा टास्क कम्प्लीट झाला
हम
त्याच्या बाद त्याच्या बाद भेटतो आपल्याला ट्रान्सक्रीपश्चन चा भेटतो वाटत म्हणजे एक टास्क कंप्लीट तो झाला की त्याच्या बाद दुसरा भेटतो पण त्यो जे एक हे ते चेक करतील त्याच्या त्याच्या बदले पैसे टाकतील असा विषयेत आता फोन फ्रेंडचा झाला ना आता भाऊ क हा कॉल समजा रेकॉर्ड होत असन बहुतेक बरं का बहुतेक म्हणजे होतच असन हे ते सगळं पाहतील की बा काय विषय हे ते सगळ्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याबद्दल लै पैशे टाकतील असा विषय आहे
असा विषय हाय का
हा याच्यावर आहेच ब हम्
काही विषय नाही म्हटलं चांगलं विषय मग
हम्म पाहुं आत मी एकदा ती कंप्लीट करतो पाहतू येतात का कस काय विषय तर
तेच तर यायला पाहिजे यार नाई आता आता समजा, किती? बारा साडेबाराला एका बाईण त्याच्यावर मेसेज टाकला हो त्या ग्रुप वर
हा
तिनं स्क्रीनशॉट टाकला तिच्या याचा प्रोफाईलचा डॅशबोर्ड असत ना आपलं ते तिथे दिसत तुला कसा दिसायला लागलं प्रोफाईल टास्क?
हा.
तसा त्यो माय प्रोफाईल टास्क व्हायल माय तिथं प्रोफाईल टास्क च्या जागी, हे येएले फोन अ फ्रेंड चा कॉल टास्क त्या बाई तिचे आधी फोन आ फ्रेंड चे कम्प्लिट झालते आणि तिंच ट्रान्सस्क्रीप्शन च कंप्लीट झालंते वाटते त्यातल्या अकरा अकरा, अकरा काढून टाकलेत तिचे म्हणजे बाकीचे व्हॅलिड झालते आणि अकरा नव्हते, फेल झालते
हा.
तर तिच्या वरी मला दिसले पैसे दोनशे साठ रुपये
हा.
म्या काय केलं, हा तर मी तिला मेसेज केला, म्हणलं बा हे पैसे तुम्हाला कसे म्हणजे? किती रुपये आले? ती म्हणते मला तीन हजार आले.
आं?
हव ना मॅ म्हणलं तीन हजार? हो म्हणी, मी म्हणलं कस काय? ती म्हणजे कोणत्या टास्क होून आले म्हणले? म्या फक्त कॉल केलते म्हणे कॉलच्या बेसि स आणि तिथ दोनशे साठच दावू लागले बर स्क्रीनशॉट मध्ये बर मग काय हा तर आता काय विषयेत? एवढे नाहीत देणार बहुतेक नाही नाही नाही
आणि डॉलर मध्ये इंडियन आहे ती रुपिस मध्येच होईल तेेत
हो ना, नाही तीन तीनक हजार म दोनशे साठ जरी आले, समजा तिला दोनशे साठ येयेले तिला कॉलचा टास्क केल्यावर दोनशे साठ कमी आहेत का? हा
ह
अर खर्च निघतों नारे भावा एखादा दिवसाचे नाईंटी होते. मग
सपादून सपादून जात ना
हो.
कसं वि जमून जाते तितक्यात
हम्म. अर जमायला पाहिजे लवकर उरकून घेतो आता मी एक दोन दिवसात पटकन लगेच
त जे एल पाय मग अजून देतो इकडे धपका
हो तुला ते नंबर देतो त्यात टाकून मी काय ते काय म्हणत ते सध्याच होम द्या ग्रुप मध्ये ऍड द्या आ ते गुगल फॉर्म द्या म्हणा, काय चालू आहे?
इप
बरं बरं बर बर मले माहिती आहे ना गडे, मिडचे चालू आहेत काय?
मंडा
बर बर बर बर बर
अरे कशमनार आपली काय आज आहे, आज होतं पेपर आता तीन दिवस सुट्टी
मग डबल दोन दिवस पेपर, मग डबल तीन दिवस सुट्ट्या, मग एक पेपर
हवं जाऊ दे मग म समजा मला आले पैसे तर मग मी सांगेन तुला मग करून टाकू.
काही विषय नाइ ये शामा नाष्टा चार. पेपर ओके चालू द्या
हा काय पेपर म्हणजे अरे पाचव्याचे आहेत वाटते
ह होाल द र
ह हा हा हा बरोबर बरोबर नाही मला मला वाटलं मला मीठ नाही द्याल त्याला मा आरडब्ल्यु सी ये ना
आय डब्ल्यूसी एंड दहावे महिन्यात कायदा अॅडमिक कॅलेंडर व
आता कोणतं आहे सातवा आहे का
र सातवा हो बारा का तो चौदा मे पासून ते चौदा ऑक्टोंबर पासून
सप्टेंबर ऑक्टोबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा हा हा हा
असा विषय
काय बह ते काढाय लागतील का नाही एक तर कॉलेजमध्येध्ये जमते र ते मी इडे मिळ नसता क बाप त्या कमपार्टमेंट मध्ये ह
तेरे दाया खात ना अ ज
अरे मेळ खात तू म्हण नाही सौर हेि विकल चे मास्तर काय म्हणे
हा
आम्ही येत मी येत नाही म्हणे सोबत ख आणि आलू तररीिे म्हणे मी सांगत नाही काही जाऊनघ म्हणे जास्त पोरं नाहीत हि जी बाप्पूकड गेरी तर वाटते त हा तर मग त्याच्यामु तिथं कोणी वळ किच्या नस केंद्र आहे पोरा आपल्याला ऑफि त सांगतेस कोण्या भरोसात सांग बरं इथं आपल्या कॉज ममध्ये काही नाही का जमते ना एको ब्जेक्ट
अरे आम्ही गेलतो तर तिथं आमचा कोण होता समाधान कुठे होता
आह
समाधान कुठे होतंण आम्ही पेपराला गेलो ते्हा त्याची ड्युटी होती तो आला नव्हता आला नव्हता न तो बंग आमल तरी ते मस्तर लोकां सगितले ते असे डायरेक्ट पो राहिल थोडी एका एका थोडी सांगतात ते ते डायरेक्ट वर्गात सांगतात
ह मग का रे मला ते इतक्याच काही नाही सांगूला इक्या तर म्हणे या संत अस सांगू लागलं इक्या जाऊ दे जाऊ ते काही विषय नाही रे इकडेच देतो आपल्या पोरासोबत कसं थोडंफार एवढं तेवढं चालं ना
नाही जमते इकड तरी इकडे मी जमते ना नाही स्टिक तर काही चाल नाही तर भोंगळाच कारबार आहे इंडलेनी भारत
हम्म
इंडलन एक मारत ते काय करतील श मारण आता
तेस तर तू जीपी पी का
टि पी नाहीता
नाही घरे कोणा पाणी लागून बा नाही
अभ्यास आहे ना
हा ब्याच नको सांगू दुसऱ्याण असंांग
मग कोण तर काय हो तिकडे
आ तू आता तू प्रश्न काढले असते तु काही अभ्यास केला असता काही असा विषय
बाकी सगळ्याचाच आहे अय अय इर मघ मघ अंतु श्रवण्याचा आहे आध्या दंड्याचा आहे सायल्याचा आहे अक्ष्याचाय
हा हा हा नाही मग काय विषय नाही याच्यातनं कुठ बंद येतय डायरेकट हाव हाव
मायान समजा आध्या दंड्याच कमी आय
हावो काय.
हा.
हम् -हम्म- हम्-
प पाच पेपर आहेत माये.
हाव काय नवीन स्लॉट याला लागला म्हणतात.
हावो ना
स्लॉट बदलले तीन मेल कँडीडेट कमी केले आम्ही.
कौन रे बाबा? काढून दिले काय तिथून गेटच्या बाहेरच गेटच्या बाहेर काढून दिले की काय?
अरे ते इम्राण्याच्या गावचे होते इम्राण्याच्या गावचे
हम्म हम
मग विषय काय झाला?
हम्.
विषय काय झाला
हां -हां.
कि ते आले आम्हाला विचारत सर ब ते रजिस्ट्रेशन च कुठे आहे?
हम्म -हम्
म्हटलं बा इकडं आहे म्हटलं. ते समाधान मिळ जा थोराती जवळ आम्हाला वाटलं मुक्तचे आहेत मग गेले? ते म्हणत बस मुक्ताच नाही म्हणत ॲग्रिल करायची ऍडमिशन
हम्म
मग ते तेले म्हणत ते सांगत भाव इमरान शेखच्या गावचे आहोत त्याल म्हटलं लो लोक चालले जा म्हटलं इथून म्हटलं ते इम्रान शेकले एकदा घेऊन बसा म्हटलं दहा मिनटं गप्पा मारा म्हटलं त्याच्यासोबत मग तेले विचारा म्हटल मग या इथ
हो ना हो ना बरं केलं बरं केलं जाऊ दे कुठं उगं मणा बोकांडी घेताय हा वो
ते आज तर म्हण अभ्यास बिभ्यास जमत नाही म्हणे भावा -